हम्म बोला. मग आता तुम्ही काउंटरला असणार की ह्याच्यात जाणार शेप म्हणून अ. किचन मध्ये.
मी जे इथ स मी सध्या काउंटरलाच बसेल राहतो.
हम् हम हम.
बाकी जे कर्मचारी पुरे काम चालू राहतं मध किचनमध्ये आणि जर जास्तच कमी ऑर्डर पेंटिंगमध्ये पडेला असली त्यावेळेस मी समजा किचन बी थोडंफार. त्यांना मदत करू लागतो.
हम् हम्.
एक लेटर रसा. पाच तंदूरी एक छोटी पाणी बॉटल, पाच तंदूरी एक छोटी पाणी बॉटल.
बरोबर. तुमच्या अ. हॉटेलला रोडच आहे की थोडं आतमध्ये.
नाही रोड टच ये डायरेक्ट.
हम् आणि आमबियन्स कसा असा ह.
टच त्याच्यामध्ये पार्किंग पण आपल्याकडे मोठी पार्किंग आहे दीड एकरची पार्किंग आहे.
ओके ओके ओके हां हां.
हा साठगुंट्याची पार्किंग आहे आपल्याकडं. म्हणजे जवळजवळ आपल्याकडे सत्तर गाडी वन टाइम लागू शकते फोर व्हीलर.
खूपच मोठं तुमचा एकदम हे आहे सेटप आहे सगळा. खूप म्हणजे खूपच मोठा सेटप आहे म्हणटलं सगळा तुमचा.
हाव.
हम्म.
ते घाबरायचं काम नाही ना आपल्याकडे ज स आता आहे धरपकड चालू आहे.
कसली.
आत ते हे. अन्न भेसळमध्ये समजा जास्त प्रकारे भेसळकरूवाले लोक.
हम् हम हम हम हम.
अन भेसळ मधी.
हो हो हो ते मोस्टली पनीर बिनीरच लईच रॅकेट बाहेर काढलेत त्यानी.
हा तर ते पनीरच जे आहे ना, तर आपण पनीर बाहेरून तर घेतच नाही. पनीर वर बी म्या रेसिपी तयार करेल हे मी स्वतः इथल्या इथं पनीर बनवतो.
हम हम हम हंम. कारण ते पनीरचं खूप,
शेतकऱ्या गाय माल काय. कडून मी डायरेक्ट दूध घेतो, डेली तीस किलो. चाळीस किलो दूध घेतलं का मग, दहा एक किलो आपलं दूध समजा चहा पाण्यासाठी निघून जातंय. ना तो मी डेअरीचं बी दूध घेत नाही ना मी पॅकिंगचं दूध घेत नाई. मी डायरेक्ट शेतकऱ्याकून दूध घेतो चाळीस लिटर.
हम्म.
तर त्या हिशोबानें समजा दहा बारा लिटर मला चहासाठी निघून जातं माझं दूध. अनं राहिलेलं बाकीच दुधाचं मी पनीर पण तयार करतो जाग्यावर.
ओके मग काय तुम्हाला टेन्शन नाय पनीरचं काय पनीर साईडंन काय टेन्शन नाही.
हां.. आता ते काय लोक कंपनीत रोप. पनीर वापरवले त्याच्यामध्ये सोयाबीनचं मिक्स येऊ राहिलं केमिकल यु
नाई नाई सोयाबीनच पण चांगलं सो स. सोयाबीनचं पनीर चांगलं हाय पण हे केमिकलवाला ए ना लय भयानक आहे ते.
हा ते टेस्ट गंज येती त्याची पण मग ते योग्य नाई खायला.
आणि स्वस्त भेटतय म्हटल्यावर सगळेच वापरत होते हिथनं तिथन
हां.. आणि रिझनेबल रेट मध्ये, भेटायचा आणि ते मिल्क पनीर घ्यायला गेलं, ओरिजनल तर. ते जवळ जवळ समजा, तुम्हाला चारशे रुपयाच्या जवळ जवळ भेटत.
हम्म.
आण असं मिलावट पनीर जर घ्यायला गेलं तर तुम्हाला तीनशे वीस रुपये किलो न पनीर भेटतं डेली.
हम्म... आणि हे खूप मोठं रॅकेट आहे, पनीरवाल्यांचं.
तर दुधापासून बनलेलं पनीर. ‌
हम्म. नाही पनीरचं रॅकेट खूप मोठ हाय म्हंटला.
हौ. आणि आता जेथ कस्टमरला, पाणी बॉटल बी देणं चालत नाही काही नाही.
नाही मग, पाणी बॉटल तेनी मागितली तर द्यायची. नाहीतर तुम्हाला पाणी पिण्याचं हा हा.
नाही तर आपल्याला पहिल्यापासून समजा सवय आहेच ते आपल्या कर्मचाऱ्याला की आपलं पाणी द्यायचं त्यांना जर तेन म्हणलं पाणी बॉटल लागते, आम्हाला त्या वेळेसच त्याला पाणी बॉटल ये.
बरोबर.
नाही तर पहिले मला समजा लागत होते बावीस तेवीस डेली जार लागत होते मला कोणते पाणी जार फिल्टर पाण्याचे.
हम् हम हम् हम.
पन मग आता ट्रेंडिंग वाढली ना आता ते पाणी जार जास्त लागू राहिले, आता जवळजवळ पन्नास जार लागत मला दिवसभरामध्ये.
बर बर.
पूर्ण एका दिवस कौन की आता लोक पाणी बॉटल कमी मागू राहीले, आणि फिल्टर पाणी जास्त मागू राहीले.
हम्म.
फ्री मध्ये पाणी द्या.
अन ते कसं काय काय हॉटेलमध्ये सरळ, पाण्याच्या बाटले साध पाणीच नाही म्हणायचे सरळ.
नाई नाही नाही नाही तसं नाही चालत होटेल खोललेच कायला मग? शासनाचं म्हणणं बरोबरे ना गव्हर्नमेंटचं म्हणं बरोबरे ना हॉटेल खोलले कायला मग तुम्ही.
तुम्ही हा
जर तुम्ही त्यांच्यापासून एवढा प्रो गिराहीकापासून तुम्ही एवढं प्रॉफिट नफा कमाऊ राहीले. तर मग त्यांना काहीतर फ्रि द्या ना तुमच्याकडून.
हम... आणि प्रॉफिटचा विषय नाय तुम्ही असं, डायरेक्ट आडवणूक होते ना ती मग तुम्ही.
हा.
विकतचं घ्यायचं पाणी, आमच्याकडं आला तर.
ह.. आणि झालं माझ्याकडे जवळपास चार डीप फ्रीज ये. मला जर पाणी बॉटल ठेवायचं, म्हणलं तर मी. एका टायमाला जवळजवळ मी शंभर बॉक्सेस स्टॉक करू शकतो फ्रीजमधी. चार डीप फ्रिजये माझ्याकडे. पण मग आता काय चार मधून माझे फक्त दोनच चालूये. काून की आता हे धरपकडच त जास्तं चालू झालंय, लोकानं जर म्हणलं तर द्यायची त्यांना पाणी बॉटल. होटल नाही तर नाही.
हे जरा असतं काय, धरपकड जास्त कराय येत.
हा आणि मेन मुद्दा जर म्हणलं तर हॉटेलमध्येध साफसफाई. झाडू डाग नाही दिसले पाहिजे टेबल वर, माशी नाही बसले पाहिजे टेबल वर. म्हणजे असे स्वच्छ ठेवा लागू राहले हॉटेल. कुठं घाण कचरा दिसला नाही पाहिजे, कुठं गिलास उभा दिसला नाही. पाहिजे गिलास सुद्धा पालथा मारलं दिसला पाहिजे. पालता म्हणजे त्याचं तोंड खाली पाहिजे गुडवरती पाहिजे.
हम्म हम् हम् तेच तेच बाथरूम बथरूम स्वचे पाहिजेत.
हा बाथरूम भी स्वच्छ, वाॉशरूम भी स्वच्छ. आता पहिले तस समजा दोन, वेळेसच धुवत या वॉशरूम वाले. आता जे आपले भंगे लोक राहते हे, आपले कर्मचाऱ्यामधलेच लोक राहते ते बी.
हम्म.
तर ते पहिले दिवसातून दोन वेळेस धवतय सकाळ आणि संध्याकाळ, पण आता जे येत त्यांना पाच वेळेस करून देईले म्या. त्या टायमिंग वाढून दईय, दिवसभरामध्ये पाच वेळेस तुम्हाला धुवा लागेल म्हणजे लागनचं.
बरोबर.
स्वच्छता, स्वच्छता बिगर धंदा नाही ना.
नाही नाही हे खराय स्वच्छता असेल तर धांंदा आहे हॉटेलचा. ते गिऱ्हाईक आल्यानंतर तुमची स्वच्छता नसेल, तर ते माग फिरतंय परत.
हां. आणि सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे, वॉशरूम पासून सगळी स्टार्टिंग होती गिऱ्हाईकाची. जवत चाहा ग याची. का ब्रेकफास्ट करायचं का, लंच कराचं का डिनर कराचं.
हम्म.
मच्छी आज नाही भैया, कल रहेगी मच्छी हाव. आज बकरे काय आहे, गावरन चिकन ये बॉयलर चिकन ये. अं..
मच्छीला गिऱ्हाईक आलं.
हो.
हम्म. सहा वाजता लै.
आता मी काल पाच किलो मग, मच्छी आणली होती, कालची काल पूर्ण फायनल झाली.
हम् हम हम.
आज शनिवार असल्यामुळे, मी बाहेरचा माल आणलंच नाही आज जास्त करून.
उद्या जास्तं लागत असेल.
हं.. उद्या मी सांगितलं ना, एकदम मला तीस किलो मटन.
हम्म.
तीस किलो मटण आणि बारा तेरा कोंबडी. जिवंत कोंबडी. गिऱ्हाईकाने म्हणल आम्हाला ह्योच कोंबडा पाहिजे. तो कोंबडा त्याच वेळेस धराचा आणि त्यावेेळेसच समजा त्याला कापून आणाच तयार कराच आणि त्यांच्या देखतच त्याला बॉईल बी करायच मग भाजी बनवून द्यायची.
हम्म.
नाराजगी नाही येत गिऱ्हाईकच्या मनामध्ये.
बरोबर.
पैसा गेलाच चालतो, पण गिराईक नाराज नाही झाला पाहिजे, माझा एवढा उद्देश आहे. मला एक. कृपया नाही राहिला चालतो, फक्त माझे कर्मचारी माझे हॉटेल. आणि माझे गिरईक एवढे कोच राहिले म्हणजे मी खश आहे.
बरोबर आणि मग ते, तुमचं बार सेक्शन कोण सांभाळतं.
ह.
बार सेक्शन कोण सांभाळतं?
बार सेक्शन जे आहे तर मी एक माणूस ठेवेले स्पेशल. तेथच त्याचं काम सांभाळत राहतो त्याच काही व टेन्शन नाही आपल्याला. मॅनेजर म्हणून येतो तिकडच काय म्हंटलं.
ते मॅनेज करत आहेत तिकडं.
हा ते तिकडे मॅनेज करतेमला काय. फक्त एका महिन्याला मी जातो त्याच्याकडे मला हिशोब घ्यायचा. त्यात त्याचा हिशोब त्याचा मोकळा करून द्यायचा. माझा हिशोब नाही घ्यायचा झालं. पुढचा महिना डबल सुरू. अन पूर्ण. जेवढे समजा इतर बी बााहर पडेल माझ्या आजूबाजूला. काही फुलंबरी साईट काही या सिल्लोर साईट. इतक्या बारवर बी समजा एवढे ब्रँड ठेवू शकत नाही. आता जे ड्रिंकवाले लोक आहे त्यांना माहितीये. जे ड्रिंक करणारे लोक आहे ना त्यांना माहितीय. येऊ देतेत आता हॉटेल वर जो ब्रँड आपल्याकडे नाही आहे. असं होऊ शकणार नाही.
हम्म. हे आपलं झालंय
पूर्ण ब्रँड ठेवतो मी रिटेल हा.
टाईम झालंय.
टाइम झालाय का?
हम्म.
ठीक आहे ठीक चालतंय.